हॅलो, कट झाला वाडतं टाइम आउट झाला.
टाइम पण हा तेच ना.
हा हा, ते कट होतंय आपो आप. हा,
चालल चालल.
तुम्ही आलता का सारंग.
बाकी काय. नाय मी पण नाही पाहिलं तरी आज लहान. प नी पाहिलेलं आठवत नाही आता का.
हा, हाणी कोणासोबतती गेलत.
आई बाबांसोबत हो,
हा वगैरे सोडून पण इतरायत पाहुणे आहेत ना भरपूर तुमचे
हो वगैरे सोडून आयेत पण जा येणं नाइहोतं आमच जास्त तिकडे
हा होत नइ तुमाला मुलांची शाळा वगैरे कॉलेज
तेच तेच्यामुळेच येणं होत नइआमचं काइ
हा तसंच होतं अस
हम्म
हा
ते बस च कार्ड काढला का तु आवाज कट आवाज कट होतोय नाय काडलं तेच मी विचारतेय काडलं का
नइ पण
ते काडुन घ्यायला पाहिजे हो कंपल्सरी सांगितलय ना
पुना आर्ध तिकीट नाहीये का
म्हणताते नाइये मग आता काय माहितीय परवा पासून एक तारखेपासून बंद होणार म्हणतात ते
ह्या एक तारखे पाासून ह
हा म्हणताते असं म आजून काय हे केलं नाइ
म आता बघव लागेल कसं कुठं काडायचं आधार कार्ड तिकडचं झालंय आणि इकडं काडु देत्यात का नाई काय माहिती आता बघावं लागेल कारण इकडचं आजु कुट कुट पण केलं चालतय का कोणत्या डेपोमदे
हो हो चालत
बहुतेक नसेल तसं काय माहितीय आता बघावं लागेल तिकडं गावाकडे गेल्यावर आता
हा गावाकडे गेल्यावर टेबुर्णि स्टँडला आहे बघ विचारून बघ तित गेल्यावर
हा तेित तर विचारते बग
हा तित गेल्यानंतर बनते कायए ते कारण काडुन ठेवलेलं बरं य
तेच मला पण काढाचय आता उद्या जाऊन बघाल मी आता
हा बगा विचारून काय प्रोसेस वगैरे काय काय लागतय ते सांगा मला पण बहुतेक आधार कार्ड अजून मोबाईल तेवड लागत असेल
हा बाकी काय नाइ मोबाईल नंबर लागतो आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो लागतो वाटत त्याना
बर दुसरं काय नइ ना
नाय नाय दुसरं काय नाई लागत
काडलेत का बाकीचे आजूबाजूचे तुमच्या
काडलेत ना रे माझे जावेने तेनी काढले
मग भोवतेक कंपल्लसरीच असेल
कंपल्सरीचए म्हणून तर
हो
नाहीतर पुना
तेच ना
इकडच जायला मला पाच पाचशे रुपये जात्यात हे अर्ध तिकीटने वाटत नाई हा ह योजना चांगली केलीया सरकारने
केली चांगली पण आता एक तर मी दोन वेळा गेले त तर बंद झालो होतो दोन वेळा.
बा तिकीट का अर्थ हा?
काढायला ते
काढायला हा काड काढायला गेले तेव्हा ते म्हणले आता बंद झाले पंधरा दिवसांनी चालू होणारय त्याच्यावर मी परत गेलेच नाही परत
बघा एकदा उद्या जाऊन पुन्हा.
हा उद्या जाऊन बघते एकदा परत आता.
हा म्हणजे काढून ठेवलेलं आपण पण शेप मध्ये राहतो ना असं.
हो तेच ना. अजून बाकी.
बाकीच्या योजनांचे वगैरे तर पैसेच बंदयत.
ते तर काय बंद झालं कधीच बंद झालं.
हा हा माझे पण
हम्म हम्म.
मग?
मग काय नाही ठीक आहे सगळ.
जाऊ वगैरे काय करतात तुमचे?
घरीच असत्यात त्या पण.
हा, बिझनेस आहे ना तुमचा कोणता तरी?
नाही कोन करत आता सध्या घरीचयत.
हा हा हा फोटो ठेवलं होते वाटतं ते आयुष आयुष्यमान ना? नाही कशाच?
नाही एम
हा लाईफ स्टाईल.
हम्म.
हां.
म्हणजे कोणते कोणते प्रोडक्ट वगैरे काय असतात ते? त्याच्यावर बोलु.
सगळे आयुर्वेदिक प्रोडक् आहेत तुमचं ॲसिडिटी त्रास असू द्या, थायरॉइडचा असू द्या परत अ पोट वगैरे साफ होत नसेल त्याच्यावर पणय. लिव्हर खराब असेल त्याच्यावर पणय. समजा डायबिटीस, किडनी स्टोन डायबिटीज. हम्म बीपी वगैरे तुम्हाला हो कमी होतो ना.
हां हां हां.
हम्म.
बरं आहे की मग.
हो.
हो अजून दुसरं कशावर?
पण त्याचा कोर्स असतो तेवढा पूर्ण करावा लागतो पहिला. तीन महिने चार महिने हा तेच ते त्यांचे रिपोर्ट रिपोर्ट बघतो ना आपण आधी, रिपोर्ट कसे काय त्याच्यानुसार मग. त्यांना किती मळे? तीन मळे द्यायचं, चार मळे द्यायचं. ते तेवढा कोर्स त्यांनी पूर्ण केला पाहिजे.
हा, त्याशिवाय होत नाही कवर.
नाही, बं त्याशिवाय कवर नाही होत. आयुर्वेदिकचा रिझल्ट कसा लेट येतो. त्याच्यामुळ लेट त्यांना तस सांगावच लागतं, तस आपण डॉ क्टरकडे जाऊन दवाखानत गेल त्या गोळ्यानी कस लगेच रिझल्ट येतो.
येतो हो, पण ह. उद्भवतो हो हो. माझ्या किडणी स्टोनच्या वेळेत तसंच झालेलं ना.
हां.
ह कारण आपण जास्त पोटात दुखल्यानंतर आपण लवकर गोळा म्हणजे लवकर कमी होण्यासा कधी आ म्हणतो ना डॉक्टरना.
बरोबर हो.
हा कारण सहनच होत नाही ते.
नाहीच क
हा, ते पडायचं पण दिलं होते मला पडलेत पण खडे. पण होतेच क पुन्हा कधी पण. आता तीन-चार वेळा झालं.
तेच ना, होतात ते. हो. जे मुळ ते मुळ सगळ निघत नाही ना तोपर्यंत त्रास होणारच.
ते कसं आहे ना, काय म्हणतात त्याला असं ऍसिडनी युरिक ऍसिडनी वगैरे ते स्टोन होते माझ्या पोटात.
हा हा.
त्यात पण प्रकार इत कि काय काय काय काय.
युरीक ऍसीड वाढल्यावर होत असेल.
वाढल्यावर होतय हो.
हम्म.
हं, अशामुळं होतय. मग त्याच्यावर पण इलाज आहे का तुमच्याकड? ऑनियन ऑन अन ऑन काय तर आहे ना.
हां हां.
किती महिने घ्यावं लागत काय?
ते त्याला पण तीन ते चार महिने.
हा हा, एक महिना घेतलेला मी पण पोटात जास्त दुखत होत म्हणून कमी झालं नाही. आणि नंतर मग दवाखाने, लगेच होत नाही ना ते. हा, तीन महिने तर घ्यावं लागतं सरळ.
तीन महिने कोर्स करावाच लागतो त्याचा.
हो हो.
हम्म हम्.
पूर्ण घेतल्यानंतर पूर्ण मुळा सकट संपणार ना ते.
हो हो.
हा हा‌. जवळपास मार्केट वगैरे आहे का तुमच्या?
जवळपास आहे लांब दहा-पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे.
हा हा, किती?
दहा-पंधरा मिनटं.
सगळं मिळतय तिथं.
हो सगळं मिळतं.
काय काय म्हणजे असं?
म्हणजे, कपडा मार्केट वेगळा आहे, आपलं बाजार वगैरे भरायच असेल आपल्याला किराणा वगैरे ते वेगळ आहे. वेगवेगळे असे वेगवेगळ ठिकाणी आहे. मसाला मार्केट वेगळ आहे, जवळ हे मसाला मार्केट. मार्केट वगैरे कांदा मार्केट भाजी मार्केट हे जवळ आहे बाकीच.
हा
कपडा मार्केट तर थोडं लांब आहे जरा
हा हा हे मसाला मार्केट म्हणजे सगळं असं कच्चा मसाला
हो हो कच्चा मसाला वगैरे असतो तो.
मिरची
हो हो
हा हा हा
हम्म स्वस्त स्वस्त होलसेल मध्ये.
हा हा हा हो बहुतेक तिकडचं आणुन बिझनेस करत असतील लोक पण,
करत असतील. कर करणारे करतात ना. हम्म हम्
कपडे वगैरे पण स्वस्त मिळते सुरत वरन अणतात ना.
हो सुरतला पण चांगला भेटतो माल.
हा हा म्हणजे प्रॉपर तिथंच तयार करतात का तिकडून आणतात.
साड्या वगैरे सुरतला तयार होतात ना, तिथून म्हणजे माल तिथून आणतात सगळेण.
हा मार्केटमधले लोक
हो हो
आणि कापड वगैरे चांगलं असतं तिकडं तुमचं
चांगलं असतं हो.
हम्म हम्म टिकाऊ असतं.
हम्म तेस ना
हा
हम्म
बघाव एकदा आलं तर मग काय.
बघूया.
हा मग असं गिरणी वगैरे जवळ आहे.
हो आहे जवळ
हम्म हम्
मग पोरांचा अभ्यास वगैरे
अभ्यास काय आता ते मोठ झालेत ते तेचे करतात.
हा हा बरोबर आहे ते पण लहानपणी ते माग लागा लागावं लागलं असत.
हो मुलीचा एवढा मुलीचा घ्यावा लागतो ती हॉस्टेलला आहे त्याच्यामुळे तिथं काही आहे नाही.
हा हा राहते तिकड ती?
हो राहते
हा हा बरं आहे की मग काय
हो
ती नसल्यावर करमत नसे
करमत नाही अजिबात तिची सवय झाली घरातली घरात तिची सवय झाली करमत नाही कोणाला
हा तसच होतय ना
हम्म
स्वयंपाकाची तयारी करायची का आता लगेच
ते आता करायची थोड्या वेळानी साडेसातला करायला लागायचं
हा हा उशिरा जेवताना तिकड तुम्ही
हो उशिराच तरी पण साडे नऊ दहा वाजेपर्यंत बसतो जेवायला हे येतात साडेनऊ पर्यंत पहिला होतं होत पहिलं घाटकोपरला राहायला होते ना त्यावेळेस व्हायचा उशीर
हा तिकडून यायचं जायचं त्यातच
हो त्यांना एक दीड तास लागायचा घरी यायला नंतर जेवण मग ट्रेननिच हो
मग असं घराजवळ ट्रेन उतरत होती का? असं पुढं काय
नाही नाही लांबय तिथून रिक्षाने परत घर हो
बसेस नाहीत का तिकड असं पुण्यात कसं अस
आहेत ना बस पण आहेत आहे आहे बस पण आहेत
तरी एवढं दिसत नाही तिकडं
एवढं पण बहुतेक इथ ट्रेनचाच प्रवास जास्त करतात.
हा लोकल ट्रेन वगैरे
ह, तेच ना हू, हा काय नाही मग
बंद होतंय का नाही आता तुमच्याकडं
काय माहिती कधी बंद होतोय
रक्षाबंधन पाासून बंद होतय ना दरवेळेस ते काय तर समुद्रात नारळ वगैरे टाकल्यावर
आमच्याकड नाही आमच्याकड नाही बंद होत आमच्याकड चालूच राहतो
ते मुंबईतलच सांगते मी असं म्हणजे म्हणत्यात बाबा तिथं म्हणजे कोळी लोक जे असत्यात बघा ते मासे वगैरे पकडणारे
ते म्हणतात म्हणतात ते पण पाऊस कमी होत नाही पाऊस चालूच राहतो गणपती आले तरी पाऊस असतो.
गणपती बघायला जात असाल की बाहेर का नाही?
नाही जात गणपती बघायला कधी इथल्या इथं जात जवळ च्या जवळ लांब अजून असं तिकडं याला नाही गेलो सिद्धिविनायकला वगैरे तिकडं गणपती बघायला नाही गेलो कधी अजून हा पोर जातात
हा हा जायचं तुम्ही पण इकडे या पुण्याला बघायला.
घरातून सुटका होत नाही ना, घरात गौरी गणपती अस
हा हा हा नाही गौरी झाल्यानंतरन गौरी झाल्यानंतर एक